हॅलो
हॅलो
हा ताई?
हा अ एक मला हो आवाज येतोय, पण आता इथे अ आपल्याला हा मिनटं म्हणजे आता अशीच बोलायचं म्हणजे समोर फोन घेऊ बोलायला लागेल, म्हणजे मिनटं कळतात ना.
नाही कानालाच लावायचं आपल्या लक्षात येतं ना, थोडं बघायचं थोड्या वेळाने किती मिनिट. झालेत. असं समोर घेतला ना मोबाईल मग आवाज कमी येतो. मग जे ट्रान्स्क्रिप्ला क्रिप्शनला वगैरे नंतर अ उम टास्क येतात ना, त्यामध्ये मग आवाज कमी येतो, मग आपल्यालाच म अवघड होऊन जातं ना ते.
बरोबरये, म्हणजे आपलं काउंटिंग होत नाही, आपलं कॉलचं काउंटिंग होत नाही
काउंटिंग होतं ना, दहा मिनिट, कार्या ॲप
नाही नाही, पण म्हणजे आपण जे बोलतो त्याचं काउंटिंग होतय ना, असं म्हणते मी.
म्हणजे साध्या कॉलवर म्हणताय का?
नाही नाही हे या कॉलमध्ये आपलं ज बोलणंच ऐकू गेलं नाही आपलं बोलणंच समजलं नाही तर, त्यांना ते काउंट कसं करणार, अस
हो, मग त्यांना पण त्रास होतो ना परत. ज्यांना हे येत ते, हा हा जे समोर धरायची एवढी काही गरज ना अंदाज येतो ना आपल्याला.
बरं, आता बघू आता, सुरुवात ये आजच्या दिवसापासून सुरुवात करते
काही नाही समजलं तर विचारा, साधा कॉल करून. म्हणजे कसं सांगता येतं. नवीन अस म्हणजे राँग चुकीच करण्यापेक्षा, थोडं विचारलं तर आपलं, आपल्याला पण सोपं प जात, मग ते चेकिंग साठी त्यांना पण सोप जात ना.
बरोबरये, अगदी बरोबरये, मग एकादशीचं काय चाललंय?
आज काय? साधी आपली पूजा वगैरे. तुम्ही तिथं, सोसायटीमध्ये आहे का, मंदिर वगैरे तुमच्याकडं.
आमच्याकडे गणपतीचं मंदिरये, पण आमच्याकडे अ एक छोटी शाळा ये, लहान मुलांची प्ले ग्रुपची शाळाये मग ती ते त्यांची व वारी जात असते, त्यांच्याकडे भरपूर कार्यक्रम म आमची सोसायटी त्यांच्यातच हे सगळं मिक्स होतात, म्हजे ते पुढे तात. आम्ही त्यांच्या माग त्यांना सपोर्ट करत असतो, हो. मग एक एक अ संत तयार होतात, मग रुक्मिणी असते. विठ्ठल येतो, किं म कोनोतरी अ जनाबाई होती, कोणीतरी मुक्ताई होत. म्हणजे छान असतात, आणि त्याच्यातन मग, प्रत् म्हणजे, थोडेशे संतांचे पण, आम्ही संस्कार करतो. जे, म्हणजे असं नही की, शाळेत पण होतातच त्यांच्याकडे, पण आता आम्ही जे कोणी बाहेरचे असतो, शाळेच्या व्यतिरिक्त, सोसायटीतले लोकं
तुमच्या सोसायटीमध्ये पण, मुली वगैरे छोट्या- छोट्या मुलं असतील ना, त्यांना पण ते करत असतील ना, वेशभूषा आज, आमच्या इकडं तर, असं मंदिरात वगैरे, बायका पण असं, म्हणजे वेगळ्या-वेग गळ्या असं नटून वगैरे येतात, हं आमच्या शाळे ची पण दिंडी, खाली आहे विठ्ठलाच मंदिर, तर खूप लांब आहे. तर छोट्या-छोट्यांना, जे छोटे वारकरी बनून आलेले असतात ना, मग त्यांना स् कूल बसमध्ये घेऊन जातात, आणि हे मो टे असतात वगैरे, मग आमच्या सगळ्या शाळेतल्या, टीचर्स वगैरे पण असं, वेगवेगळ्या वेशभूषा करून येतात अ कोणी जनाबाई वगैरे, असं हं, आणि मग मुलं असं, टाळ व वगैरे, बऱ्याच जणांना वाजवता येतात ना ते, आणि मग शिक्षकांना ते येते, हं टाळ, पकवाज, म ते अभंग म्हणत- म्हणत त लांब तेवडी दिंडी, मग सगळे खूप वाटानी कौतुक करतात, सगळ्यांच, सगळ्या छोट्या-छोट्या मुलांचा वगैरे, हां. पालक पण येतात, तसं छोटे हो, तिथं जाऊन मग थांबतात, आपल्या-आपल्या, म्हणजे झाली दिंडी वगैरे, कि मग जवळ-जवळ घरे असेल त, आप पले घेऊन जातात, मुलांना ते.
बऱ्याच ठिकाणी छोट टंयासाठी आज एकादशी साठी, मग ते फराळाचं वगैरे, वाटप करतात, कुणी केळी कूणी राजगिऱ्याचे लाडू, हं पालक वर्ग जास त मुलांना वगैरे, जे बनवून आल तेच सगळे, संत वगैरे झालेले, मग त्यांना
हम्म, न आणि कसं ये की, लोकं आपल्याला, हे म्हणजे तिथे जे अ अ एवढे, बाकीचे प्रेक्षक वगैरे, जमतात.
हम्म, खूप छान असतं ते, हो.
वगैरे जमतात, त ते सुद्धा खूप मदत करत असता. अ त्याच्यामध्ये, म्हणजे एक-एक जण, एकेका संतांची कहाणी सांगत. म त्यानी जे, म्हणजे प्र प्रत्येकाचं जे काही असतं, अ आयुष्य त्यांनी जगलेल्या, प्रत्येक संताच आयुष्य, त्यांना जो काही त्रास झाला किंवा त्यांनी जे काही, समाजा जे मध्ये, जागृती निर्माण केली. म त्याच्याविषयी सुद्धा, काहीत त्याच्यावर, उजेड पडला जातो. उजेड टाकला जातो.
ते मंदिर आहे ना, खूप असं प्राचीन मंदिर आहे, खूप म्हणजे जुन्या काळात पलं मंदिर आहे, जेव्हा ते मुस्लिमांच वगैरे, राज्य होत तेव्हा खूप जूनं आहे, तर ते असं मध्यवर्ती ठिकाणी आहे, गावाच्या. तर म्हणजे खूप साऱ्या बायका, वगैरे तिथे येतात, भजनं, अभंग म्हणतात, फुगड्या वगैरे खेळतात.
हा
मग पूजा वगैरे ते, असं कर करताना पण सगळे तिथं अभंग म्हणतात मग सगळ्यां ते छोट्यांच्या हस्ते हं पूजा करतात विठ्ठल-रुक्मिणी असं बनवून आलेले असते त्यांच्या हस्ते पूजा करतात मग ते तुळशीच्या ह्याच्या माळा वगैरे आणलेल्या असतात ना हा तर ते हार त्यांच्या ह्याच्यातून घालतात म्हणजे छान तिथं आणि,, छोटे मंडळी हे सगळे आमचे शिक्षक लोक पुढं म्हणतात अभंग बरेच शिक्षक आहेत त्यांना असं म्हणजे, धार्मिक त्याचा नाद आहे तर ते पुढं म्हणतात मग सगळे छान भजन मगजे तास दीड
हो हो, आमच्याकडे भारूड केलं जात, गवळणी केल्या जातात बरच म्हणजे असं अ हे केलं जात अभंग गायले जातात आणि, भजनं असतात मग, बायकांची भजन असतात मग अगदी म्हणजे जे कधीही कोणामध्ये मिसळलेले नसतात ती लोकं सुद्धा याच्यामध्ये मिसळतात या लहान मुलांमुळे ते लोक पण मिसळले जातात खूप छान असं वातावरण होतं ऐकायचं आणि, ह्याच्यात ना म्हणजे आज आपल्या एकादशी पाासूनच तर चातुर्मास सुरू होतो, आता च म त्याच्या चातुर्मासा विषयी काही थोडस ज्ञान दिलं जातं मुलांना चार, चार, चा मास चातुर्स मास म्हणजे चार मास मग चार मासांमध्ये काय केलं जात हे ते मुख्य सणांचेच दिवस येतात ना या चार महिन्यामध्ये मुख्य सण असतात मग त्याच्याविषयी थोडीफार माहिती दिली जाते आणि मग हे
पासून म्हणजे असं आपण पंधरावाडी एकादशी पण धरतो ना परत ज्यांना उपवास पंधरवाडी एकादशीचा त्यांच्यासाठी पण म्हणजे महत्त्वाचेच आहे.
महत्त्वाची आहे, ना आणि कसं होत कि, ह्या एकादशी पासन देवांचं म्हणजे हे, होतं ना कि देवांना म्हणजे, सगळे अ त्यांची जागृती होते, किंवा अ, सणांमध्ये त्यां तर खूप म्हणजे सणांमध्ये, ते रूपांतर जास्त होत, जास्त आणि हा, आणि मग त्याच्यामुळे
सण येतात ना, श्रावण महिन्यात वगैरे सगळ्यात जास्तीत जास्त
ती प्रत्येक संतावरती एक आपल्याकडे एक हे आहे. सण म्हणा, किंवा प्रत्येक गोष्टीवरती आपण प्रत्येक दिवस आपल्याकडे साजरा केला जातो. मराठी वर्षामुळे, मराठी मराठी भाषेमध्ये आपण प्रत्येक सण साजरा केला जातो. आपल्याकडे आणि अ, मग, ते, ते आज एकादशी मुळे कसं असतं की सगळे जतात म्हणजे अगदी सगळे संत म्हणजे, हिंदू, मुस्लिम असे सगळे प्रकार म्हणजे पुंड, पंढरपूरच्या विठोबाच्या तिथे पायरीला पण हैबत बाबाची पण पायरी आहे. हैबत बाबाची पालखी येते, पहिले पालखी हैबत बाबाची असते. महाजो हिंदू मुस्लिमचालोखा असतो. जातीयवाद असतो. तो तिथे मिटवला जातो. म्ह एकादशी मध्ये आपल्याकडे म्हणजे, असं पण असतं की मुस्लिम, लोक अ सुद्धा आपल्या पालखीला मान देत असतात. मी पण लोकांना वारकऱ्यांना स हे देत असतात काय म्हणतात, सेवा देत असतात. ते प्रत्येक प्रकारची सेवा देतात, कोणाला अ हा, त्याच्यामध्ये पण सेवा देत हो अन्नदान करतात त्या प्रत्येकाला जे जमतं श्रमदान जमतं तर श्रमदान करतात अन्नदान जमलं तर अन्नदान करतात काही जण, अ त्यांचे पाय दाबून देतात. किंवा त्यांच्या विषयी म्हणजे त्यांना काही मस मदत लागते काही, वारकरी काही वेळेला हरवतात.
हा, हो, म्हणजे या ठिकाणी जातीपातीचा विचार न करता म्हणजे आपलं सेवाभाव वृत्तीनं सेवा करतात.
आणि तिथे आप म्हणजे अगदी श्रीमंत तर म म गरीब हे असं काही नसतं, सगळे एका ओळीत असतात सगळेजण तिथं असं श्रीमंतीचा किंवा याच्या व म्हणजे, असा पैशाचा भेदभाव नसतो. जातीचा भेदभाव नसतो सगळेजणं एकाच अ रांगेत बसतात, हा समभाव असतो.
हा समभाव सोबत घेऊन जातात, मग सगळे. जेवढे पायी वारकरी जातात तेवढी सेवा करणारे पण भरपूर असतात. म्हणजे रस्त्यानी त्यांना काही अडी अडचणी आल्या तर त्या सोडवण्याचा भरपूर प्रमाणात प्रयत्न केला जातो.
आणि काही वेळेला असं पण होत की त्यांचा घरातल्याशी संपर्क होत नाही, मग ते त्यांच्या संपर्क काही वेळेला त्यांचा म्हणजे काही टेक्निकल प्रॉब्लेम असतो, किंवा काही प्रॉब्लेम्स असतात. मग ते तेवढे त्यांचे सॉल्व केले जातात.
का हो
काही जण आजारी पडतात काही ठिकाणी अपघात होतात. मग त्याच्या वेळेला पण तिथे हे बघितलं जात नाही की हिंदू ती हिंदू आहे मग मी मुस स्लिम आहे किंवा हे असं काही नाही किंवा ह्या अगदीच खेडूत आहेत मग अगदीच गरीब आहे काही नाही, एकादशी मुळे काय होतं की सगळ्या सगळं एकोपा वाढतो. सगळ्या प्रकारचा एकोपा वाढतो, सगळ्या प्रकार ची जी काय दरी असते प्रत्येक गोष्टीमध्ये
हो.
श्रीमंत. ते म म्हणजे माणसाच्या आर्थिक द-दरी मिटवली जाते, सामाजिक दरीे मिट टवली जाते.
हा आणि इथून सगळे इथून तिथून घेऊन जाऊन शेवटी विठ्ठलाच्या चरणीच लीन होय.
अच्छा चरणी येतात सगळे.
गरीब मोठा काही भेद न करता तिथं सगळे जण अ समरूप, समरूप होतात एकदम.
हो.
चरणी
चला ठेऊ का आता आपल्या दहा मिनटाचे झाला कॉल. ओके! थँक्यू मॅडम, थँक्यू, थँक्यू.